झाली कंप्लीट हॅलो
हॅलो
चार कंप्लीट झाले ना उग ये चार क- झालीत नव म्हणजे आता चौथं चालू ये ना नव्ह हे.
हॅलो
हॅलो
हॅलो
आवाज कुणा बरोबर बोलू?
हॅलो
हॅलो
ऐकूय ना
ये रेंज आहे का नाही गं तूला? हो
हॅलो
रेंज आहे का नाही
हॅलोचा शो दुखणी लावलाय काय माहीत एक माणूस असते त्या बायकोच नाव हॅला असते माहीती आहे त्याच्या नंतर मरतीया. ते हॅलो लावलं त्यान. मग ती का तुझी बायको ये तू कशाला हॅलो हॅलो करतेस. ज्या जिथे हाय त्याच ते करणारा गेला की हॅलो साक्षी तू का आता हॅलो म्हणतीस मी साक्षी म्हंटलं ना
ह हॅलो
तू हॅलोच्याऐवजी मग तुझ्या नवऱ्याचे नाव वैतागून गेलीयास ण म हॅलो
हॅलो
तू तुझस्त मझ या नाहीे. रिंज येईना का काय गं अगचानक काय झालं?
सज
हॅलो
बोल की ग हव हे त्यांचीच नावं टाकायला लागतात दुसऱ्या कुणाचे टाकले चालत नाहीत. नाही हे मा ह ते नवं कसला स्पीड आहे का तुझा मोडा क ब